हॅलो
हॅलो
हा झालं का जेवण
हो
हा काय चालू आहे
अय नाही आराम चालू आहेता
असं काय पाणी गिनी कसं काय आहे तुमच्या इकडे
आमच्या इकडे पाणी तर काही आता आज नाही आला कालपर्यंत चालू होत तर तुमच्या इकडे कसं काय चालयवनी आमच्या इकडे आज नाही पाणी बद्दल आज कालपर्यंत होत चालू
हॅलो!
काय करून राहिले?
आवाज नीट नाही,
आराम चालू आहे. रेंज मध्येच आहे मी न
स्वयंपाक गिमपाक झालं?
झाल. आराम चालू आहे, तुमचं झालं की नाही? बोलला थोडं फार मग.
स्वयंपाक झाला म्हटलं?
हो हो झाला.
आ.
हम्म
हम्म
जेवण हि झालं.
हा काय केली होती भाजी?
आज आम्ही, कवळ्याची भाजी, वरण, भात, पोळी
असं काय?
हो
हा.
तुम्ही काय बनवलं?
आं?
तुम्ही काय बनवला स्वयंपाकात?
आता काय करून राहिल्या मग?
काही नाही आराम चालूये आराम.
राहिल्या काय?
हो.
काय काम करत असता?
आम्ही काही नाही, घरगुती कामं करते मी. बिझनेस आहे माझ घरगुती जेवनाचे पदार्थ ढोकळापीठ मसाले, मसाले तयार करत अस तो
काम करत असता
मसाले.
मशीन काम करतो मी.
मशीन काम, आम्ही मसाले तयार करतो मसाले.
असं काय? मी मशीन काम तयार मशीनवर कपडे शिवतो म्हटलं.
हाव काय, काय काय शिवत असता मग?
ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, पेटिकोट सर्व शिवतो मी.
पेटीकोट ही शिवता येते का तुम्हाले?
हो पेटिकोटही येते शिवता, कटोरी ब्लाऊज, साधे ब्लाउज
बापरे! शिलाई बिलाई काय आहे मग तुमच्या इकडे?
मी म्हणजे माझ्या इकडे शिलाई आम्ही, शिलाई घेतो मी तर अस्सी रुपये कटोरी ब्लाउजचे घेते.
हा हा
अ साध्या ब्लाऊजच असं म्हणजे साधं असलं त्याची साठ रुपये घेतो मी.
हा काय अन् अस्तरच दीडशे रुपये
ते अस्तरचं असलं त्याची दीडशे रुपये
हा हा बरं आहे का घरगुती बिझनेस पाहिजे
ह नाही तर काय तर, तस बसल्यापेक्षा
बरोबर आहे. हा हा.
हा
आमचही चालू आहे आम्ही ढोकळापीठ तयार करत असतो. मसाला तयार करतो हा हा.
तुमचा दररोजचाच कार्यक्रम मशीन करायचा
हा
हा
घर घरगुती काय, घरपोच विकते मी.
असं हम्म बाजारात नेत असतील विकायले
नाही नाही तसेच खपतात.
हम
आता उमेद मार्गावर टाकायचा आहे उद्योग आपला
मसाला मग काय पाकिट देता तुम्ही?
तिनी उमेद मार्ग
हा हा
आम्ही दहा ग्रॅमच दहा रुपयाच दहा ग्रामचं पाकेट आहे दहा रुपयाच हम्म आप अ गावाचं नाव नाही सांगा लागत म्हण मार्क कातात पहिले तर मी तुला साधा कॉल केला होता तम्ही उचलला नाही ज्ञहय
हा मी उचलला स्वयंपाक करून राहिली असशी म्हणून मग उचलला नाही आता उचलला ना आता लावला म्हटलं आता स्वतच लावा म्हटलं आपण
हा हा
हा ह आता दामनी काहीतरी बला लागते म्हटलं
बरोबर आहे
हा कार्य अँप मध्ये
हा
हा
हा काही नाही आता आराम चालय म्हेटला तर कॉल करा
हा आणि मसाले घिसाले झाले काय तुमचे तयार करणं मग
मसाले हा चालू आहेत क अस एक एक करतच तुम्ही आता सध्या एक केला विकला तर दुसरा गू खप त मार
मशीन आहे का म्हटलं मसाले तयार करायची
नाही आम्ही घरीच करतो मी हाताने तयार
असं काय ह मी म्हटलं मगनच आहे का म्हटलं तुमच्या इ ा ह मग हाताने किती समजा तयार करणं किती उशीर लागत असशी
हा ते मिक्सर मधून काढलं की झालं वाळू टाका लागते तो कांदा वाळू घायला लागते
हह
हम कांदा वाळवून ठेवला उन्हाळ्यात आता एवढच नाही वाळ वाळत कांदा
हा
हा
हम्म
म मग दिवसाला किती ब्लाउज शूतात
मी काय दिवसातून मी दोन किंवा तीन शिवतो म्हटलं कामधंदा करून
बरं आहे ना मग
हा कामधंदा करतो म्हटलं कामधंदा झाल्यानंतर ठेवतो आता हे फोन चालू आहेत हाळून ठेवले म्हटलं आता शिव्याचे राहिले आता पाच वाजेपर्यंत दोन होतात कसे ही
बरोबर आहे
हा दोन झाले की एकशे सठ रुपये मजुरी कमावल्या जातील
बरोबर आहे
हा म आपलं कसं आहे म्हटलं खेड्यागावात कसं चालते खेळगाव म्हणजे कटक राय ते
बरोबर आहे
मी तर तिथं बसल्यापेक्षा म्हटलं आपले ब्लाउजही होत बाया आल्या तर दोन गोष्टी होतात
माहित कायच बरोबर आहे काही ना काही चालू ठेवा लागतेय
हा सय ना हम्म हम्म आणि तस बसू बसू आपल्याला काही करमत नाही म्हटलं
नाही काही ना काही पाहिजे दोन पैसे येतात घरगुती
हा आणि पैसे जोडन दताही गमत नाही
नाही नाही
नाही
ह
समजा आता ते येतील लक्ष्मी च हाय ना,
बरोबर आहे.
हा आपण कष्ट करसाल, तर आपल्या जवळ पैसे येतील. आणि आपण जर आपल्या जवळ येतील काय पैसे,
नाही नाही काही ना काही उद्योग पाहिजेचं, शेत तात गेल्यापेक्षा बर आहे ना, किती बिती आहे का तुमच्या इथं,
हा त्यासाठी मग करा वाटते अजून म्हटलं गटातही आहे म्हटलं ते ग्राम संंघाचे अध्यक्ष
अरे बापरे
हा आमच्यालं ग्राम अध्यक्ष आहे म्हटलं
हा
हा
चांगली गोष्ट आहे ना आमची ना गट बचत गट आहेत शेतकरी गट आहेत
बाई बाया लवकर पैसे देत नाहीत म्हंटलं इतकं प्रेमानं राहा लागते म्हंटलं त्याच्याशी जर चांगलं म्हटलं बाया पैसे देतात नाही मग त्या सतावतात
आहेच तसं
हा, अ गटाचं ही चालू आहे. म्हटलं गटाच ग्राम संंघाचं,
हा काम घरचं घरच करत. हा लय हे होते, दगदग होते.
बापा बेजेत दगदग होती. म्हटलं प्रभास संघाची मिटिंग असली की,
हाव,
खूपच दगदग होती म्हटलं, हाव पण ते कसं आहे. असं वाटत की, मनाची करमणूक काय, अन
कसरी कामा पेक्षा बरं आहे.
हा असं आहे ना, पाहिजे म्हटलं, आपल्याला विणकामही येते म्हंटलं, पण वसल्याच्यान कोणी घेऊ शकत नाही म्हटलं, परदे आपण दाराचे तोरण ताटावरचे झाकणं. हे हि आपण करू म्हटलं.
बरोबर आहे. नाही तर काय,
पण ते कसं आहे, कोणी म्हटलं घेऊ शकत नाही म्हटलं. काय हो,
असस, कराला म कराव जमत असेल, तुम्हाला तर खपल्या म्हणजे मार्केट मिळ तेच आवडलं सगळेले की,
हा ह झाला तेच राहिलं,
हा.
मी करन मग याच्यावर उचलता तुम्ही,
म्हटलं,
हॅलो,
हा बोला.
ओपनस ठेवूया म्हटलं, तुमच ऍप मी करीन म्हटलं कॉल आता.
हं ना, झालं आता थोडस राहिल म्हटल आताच राहिल म्हंटलं अर्धा घंटाच राय म्हण अर्धा मिनिटच राहिलं टेन्शन नाही थोडं ब ब
नंतर मग मी करीन म्हटलं
थोडस राहिलं म्हटलं आता ह मग एक परी तु
हा हो हो हा बोला ना,
बरं ठीक आहे ठेवते म्हटलं ताई.
बा म्हटलं ह दहा जनीला.